हॅलो....
हां नमस्कार....
हॅलो.....
हा आवाज येतोय गुड मॉर्निंग नमस्कार...
नमस्कार नमस्कार कसे आहात तुम्ही?
छान आहेत रिफ्रेश न होत होत ऍप म्हणून तसं झालं असे कदाचित....
अच्छा अच्छा...
तुम्ही रिफ्रेश केलंय त्यामुळे ते घेत नव्हतं आत पण नाही बाहेर पण नाही....
कस काय झालं तुमचं....
काय नाही बघा निवांत अ नाही फिरून आलो तर आता उन्हाळ्याच्या सुट्टी..... बऱ्यापैकी....
अच्छा नाही आजकाल फिरायला जाणं तर खूप म्हणजे कठीण झालाय का? ठरत नाहीत की ऑटो म्हणजे... कारने जाव स्वतःच्या प्रायव्हेट व्हेकल या... कमर्शियल व्हेकल म ट्रेन आहे प्लेन आहे पण त्यांच्यामध्ये पण खूप...
त्यावर आपलं ट्रेन बरी सगळ स्वस्त आणि मस्त...
हो स्वस्त तर आहे पण त्याच्या तिथ पण खूप हादसे होत राहतात ना...
हॅलो....
हॅलो.....
हां बोला ना...
तिथे पण म हास्य होत हो होत राहतात ना म्हणलं...
हा नाही फिरायला खूप छान उल ट्रेन न गेलं ना बऱ्याच ठिकाणी स्वस्त आणि सुखकर प्रवास पण होतो फ्लाइट चा थोडस धोकादायकच वाटतय
हो आता पण मोठे मोठे लोक तर फ्लाईटनेच प्रवास करतात त्यांना पण त धोका असतो. पण ते फ्लाईटवरण का करतात मग काय तर कारण असेल ना
कारण का थोडस लवकर सेवा होते ट्रेनन म्हणजे खालून प्रवास आता जिथं बारा तास लागतो ते एका ताासकर्यंत पोहोचते हे ज
हो टाइमचा खूप चांगला फायदा होचलत मोठ लोक
सामान्य लोकांना परवडणारी नाहीच ना विमानसेवा
हो ते वर्षातहून या किंवा दोन तीन वर्ष वर्षातून एखादी ट्रॅव्हल करू शकतात ते
जसं ट्रेनच आपल्याला कसं आता कोणी महिला आहे आता बसला कस महिलांना पन्नास टक्के आहे सूट ट्रेन ला तस त्याच्या म नसत ना विमानामध्ये तिकीट पूर्ण असतं
हो आणखी तिकीटच्या त्रास पून आणखी जे नवीन नवीन लोक ज्यांना फ्लाईटमध्ये नवीन नवीन प्रवास करायचे आहेत त्यांना तर खूप खूप त्रास होतो. कारण की तर पास कारणस तर पासवोर्ड बनवा वि्हसाा बनवा ते सगळ्यामध्येणे खूप त्रास जातो.
ह नाही ते जरी बनवलं तरी पण ते काय होतं एखादे कोणी अपंग व्यक्ती आहे मला ट्रेन मध्ये कन्स्ट्रक्शन असतं पण विमानामध्ये पूर्ण तिकीट मिल्यान तो म्हणतो वर्षभरची कमई माझी एकत्र जाईल.
हो बरोबर आहे त्यांच्याप कारण की तेवढी कमाई राहत नाही त्यांची आणखी ते करून टाकतात बुक मग ते तरच होतात की हां असं आहे तसं आहे.
विमानाच चांगला आहे भारतातून एका दिवसात पूर्ण चार कोंटे फिरण होते. ह
हो ते पण बरोबर आहे पण दोघां
थोडस हे होतं इे ख‌
हो गाई न पण करू शकतो आपण मग कसं काही त्रास नाही ना तेवढा स जिथं आपण ज जिथे थांबायचं आहे जिथे खायचं आहे प्यायचं आहे तिथे राहायचं आहे. कस ट्रेनवर गेला तर ज्या ज्या जस का कोणत्या आपण वृंदावन याक उज्जैनला गेला तर तथे खूप सारे फिर सुधा का आहे ना
हम्म
तर मग आपल्याला सगळ्या जागी अ पहिलं नाही तर काही ना काही कराव लागते त्यापेक्षा गाडी रा आली तर मग आपल्या इ मर्जीने आपल्या आपला वेळ
बरोबर आहे.
हो जसं का आपण आपल्या शहरात राहतो.
हम्म नाही ट्रेन काय होत लिमिटेशन पण येत विमाना आपण जर वाटलं सहज चला दिल्लीला माझं काम आहे. जाऊ आणि परत माघारी येऊ तरी होऊ शकत आता त्याच धर्तीवर मक्ष असनाने थोडसा प्रयत्न वंदे भारत वगैरे आण म्हणजे ज्यांना तातकाळ कुठं कामाला जायचं कॉमिटींग असतात एखादी तर ते त्या सोयीनुसार ट्रेन पण थोडीशी फास्ट झाली आता
हो जसं का आता ते नवीन ट्रेन निघाली आहे ना काय नाव आहे त्याचं
नाही तर एक काळ होता इंग्रजाच अठराशे त्रेपन्न का मुंबईत ठाणे सुरुवात झालेली पहिली.
हो हो आठवते मला.
हम्म तेव्हापासून आता विकास होत होत दगडी कोळश्यावरून मग पेट्रोल, डिझेल मग नंतर आता अ कधी करंट वर आली.
आधीच्या काळात तर कोयलातच चालायचा ना.
हा कोयला तेच म्हणतोय. सुरुवातीला कोयला. मग डिझेल. लोको आणि मग आता शेवटी करंट इलेक्ट्रिकलवर आली.
हो पण पुढच्या मागच्या ट्रेनचा जो आवाज अस तो खूप हे असत नॉस्ट्रेजलीक असत.
हो आणि थोडस पोल्युशन पण होत होत ना त्या गोष्टीमुळ.
हो पोल्युशन पण होत. पण सगळ्या सगळ्या वस्तूचे काही दुर प्रणाम या चाण्या प्रणाम पण राहते ना.
थोडा आवाज मोठा येतो का सर तुमचा. बारीक येतोय. अस वाटत काय होईल भविष्यात. ट्रेनवरती सौरचे प प्लेट नाही का. तेच होतील आणि त्यावरच ट्रेन धावेल भविष्य
हो मग मग काही चालत नाही जस का वर तर ते सोलर पॅनल लावून टाकायची. त्यान चार्ज होत जाईल. आणि चालत राहील दिवसभर.
हा चालत राहील.
जापानमध्ये तर तसच चालत. जापान, चायना जापानमध्ये तर खूप अ खूप इनोव्हेशन झाले आहे.
मॅगलीव ट्रेन त्यांच
हो ट्रेंड खालतून चालतात. आपल जस वर तुन चालतात ट्रेन. तस त्यांची पण खालून चालतात. खूप चांगली गोष्ट आहे.
मग त्यांच्या आता काही ठिकाणी मॅगले ट्रेन पण आहे ना ते. अ पटरीच्या थोडस वर वर चालणारी.
हो त्या त्यामुळे त्यांना जास्त आवाज पण नाही, नॉइस पोल्युशन खूप कमी होत. हो ठेवा.
विमानाचा प्रवास सुखकर वाटतो पण, सर्वांना थोडासा परवडेबल नाही वाटत मला तर‌. शासनानी उडान योजना जर काढली सर्वांना कमीत कमी किमतीत. तर सगळ्यांना थोडस एक वेळ समाधान वाटेल. मी आज मुंबई फिरलोत, मी पुणे फिरलोत. दिल्ली फिरलोत.
काय आहे सगळ्याची जे सॅलरी राहते जे पैसे सगळ्यांची अलग अलग राह
मग दार लावून येते.
आता लहान हो आता पण सेफ्टीच्या मामल्यामध्ये तर एरोप्लेनच म्हणजे फ्लाईटच चांगली असेल ना. कारण इथे सेप्टी प्रिकॉशन खूप भरपूर राहतात ना.
हॅलो चालू राहू द्या एक मिनट. हो चालू राहू द्या. तुम्ही केला का कधी सर ट्रेनन ब हेच्याने विमानाने प्रवास हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
विमानाचा प्रवास केला का म्हणतो सर कधी तुम्ही?
नाही मी म्हणत होतो की, अ लहान मुलांना जस का ज मोठ्या मुलांना लहान मुलांना जो हे राहतो‌ आपला का म्हणतात त्यांना सेफ्टी प्रिकॉशन आ ते एरो फ्लाइट मध्ये जास्त राहतो म्हटल. ट्रेनच्या मुकाबले आणखी आपला प्रा प्रायवेट वेहेकबलच्या मुकाबले
नाही का.
काय बोलाय तुला वाटतं. हा स झाले काय